हॅलो
हा बोला येतोय आवाज येतोय येतोय. आणि कॉल ना, हॅलो.
हॅलो
ह कॉल ना अ बारा मिनिटानंतर ना ॲटोमॅटिकली डिस्कनेक्ट होतो.
हो का? दहा अ दहा मिनिटे सांगितलेत ना?
हो बट समजा जास्त चालू राहिल तर बारा मिनिटानंतर तो ऑपॉपच होत होत का.
हा झालं चहा नाश्ता वगैरे?
हो स्वयंपाक वगैरे आवरलंय आता.
पावस आहे का तुमच्या तिकडे?
नाही नाही आमच्याकडे पण नाही पाऊस.
आमच्या इकडे दोन तीन दिवस नव्हत ता आहे आता दोन तीन दिवस नव्हता, आता आज झालेय सकाळपासून सुरुवात.
अच्छा नाही इकडे तर एकदम ऊन पडलंय.
काय जॉब करता?
नाही नाही हाऊस वाईफ.
हाउस वाईफ.
ह् तुम्ही?
मी म्हणजे माझं घरीच बी चालूय आपलं शिलाई काम वगैरे.
अच्छा ह ह.
ते जॉबला पण आता एक दोन तीन महिने झाले बंद केलाय जॉब.
अच्छा
ल्या घरीच चाल अ छोटी नाहीये आता नववीला गेली.
अच्छा
एकच आहे.
अरे बापरे!
एकच आहे आता नवीं ला गेली.
माझी पण एकच आहे. छोटी माझी म्हणजे साडेतीन वर्षांची.
हा का? म आता स्कूलला जात असेल ना पण?
नाही स्कूलला पण नाही जात ती म्हणजे आमचं कसं ना आम्ही दहा दिवस पुण्याला जातो. आणि बाकी दिवस आमचं वर्क फ्रॉम होम चालतं मग आम्ही गावाला येतो.
ह का?
तर तिला आम्ही काय स्कूलला अजून टाकलेलं नाही. तिचं मग घरीच थोडाफार अभ्यास घेतो आणि त्यात पण आता बाहेर जायचं आम्हाला मग म्हणून मग स्कूलला त सध्या तरी होल्ड वरच.
जेव्हा रिटर्न ही होता तेव्हा स्कूल
हम्म हम्म.
एक मुलगी म्हटल्यावर सगळा जीव तिच्या
होय तेच होतंय आमचं पण तेच होतंय.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
तेच वेळा प्रॉब्लेम होते आता आणि आता कसं मुली जरा मोठ्या झाल्याच की राहतात इशू कुठे चक्करच आली, पायच दुखतायत कंबरच दुख ते त्याच्यामुळे आमचं पण सगळं तिच्याकडेच लक्ष राहतं म मिस्टर म्हणते न को जॉब मी आहे मी कर
हो असं वाटतं नाही मुलांकडे पाहिजे लक्ष असं.
हो ना थोडं आणि एक असेल दोन असले की अशे म्हणजे काय वाटत नाही. पण एक असेल की आपलं जरा खूपच हे होतय.
हो नाही आमचं काय अजून एक आहे छोट बघू अजून काय दिवसांनी.
होय.
तसं नको पण वाटतं माहितीय का. पण विचार केले नाअसं वाटतं त्रास एकदा ते पण नको पाहिजे.
सिझर आहे की नॉर्मल आहे?
सिझर
हा हा मी पण त्यावेळी तसज असच विचार केला पण आता असं वाटतय ना की हा म्हणजे तिची तिच्या मनाची अवस्था तशी ती म्हणते ना की, मला एक बहीण नाही तर भाऊ पाहिजे होता.
हो तेच तेच म्हणजे आपल्यासाठी म्हणून नाही पण त्यांच्यासा ते म्हणून विचार करते मी की शेवटी काय म्हणतो ना पण रक्ताच राहतं पाहिजे असं.
हो मग तेच ना ती आम्हाला तशीच बोलती मला म्हणती मला बहीण नाही तर भाऊ एक पाहिजे होता मग ते असं म आपलं पण वाईट वाटतं ते बोललं की.
हो पण आता काही वेळ
पण डीसीजन घेतला ते हे बाई असं वाटतं एक-एक वेळेस.
हो पण तेव्हा नाही तेव्हा म्हणजे असं एवढं नसतं ना की नाही नको पण वाटतं एकदा झालं तर माझी आत्याची मुलगी त्यांना पण एक आहे माझी ननंद आहे त्यांना पण एक- एकच मुली आहेत त्यांनी ने होऊ दिले हम्म त्याने पण खूप सांगता की पण नाही ऐकलं त्यांनी पण.
. तेच ना हो तसं होतय पण ते नंतर नहीच रहावा म्हणजे ज्यावेेळेस मुलांना असं वाट तं त्यांना दुसऱ्यांचं बघून कि आपल्याला पण भाऊ पाहिजे होता किंवा बहीण पाहिजे होती असं वाटतं त्यावेळेस मग आपल्याला पण ते वाईट वाटतय ना.
ह्यो आता मला हे मला दोन भाऊ आहे तरी मला असं वाटतं नाही मला बहीण पाहिजे होती.
बहीण पाहिजे रे.
म्हणजे एवढे सगळे असून पण वाटतं की नाही
हो माझं पण तसच आहे मला पण हा दुसऱ्यांचं पण मला पण तेच वाटतं मला पण दोन भाऊ आहेत ना त्याच्यामुळे असं वा तर बहीण पाहिजे होती.
असं कोणा कोणाच बघितलं ना असं वाटत किती असं किती समजून घेता कि ते शेअर करता एकमेकांच असं
आणि त्या गोष्टी म्हणजे असं भावासोबत नाही ना आपण एवढं शेअर.
नाही नाही हो ते आहे भाऊ अस आणि ते ना तितकसं नाही समजून घेते जितकं आपण बहिणीला सांगू शकतो. तेवढं.
सांगू शकतो हा. नाहीच होत्या भावांची कस भावांचं पण कसं जोपर्यंत लग्न नाही तो र्यंत एकदा लग्न झाले की ते.
ते त्यांच्यामध्ये बिझी आपण एवढंसं. एवढंतही नाही हम्म हम्म. काय म्हणतता?
बहिणींचं तसं होत नाही ना बहिणींचं बॉन्डिंग असं म्हणजे वेगळंच असतंय.
तेच ना तेव्हा त्या सिंगल म्हटल्यावर त्यांना तर वाटणारच का ऍटलिस्ट नाही बहीण तर बघत
भाऊ तरी पाहिजे होय. पाहिजे आमचे तर असं ते रक्षाबधनच्या वेळेस हिच्या वेळेस खूप रड ते.
मग असं अ अरे हा तुम्हाला बहीण पण नाही नाही का मग भावाचे मुलं वगैरे असं.
कि भावाला एक मुलगा आहे की.
हा.
मग तिला म तिला म्हणजे तेच सांगतात तर तिला मी तेच उदाहरण देत ते अग अशी अशी किती मुली आहेत कि त्या सिंगल सिंगल आहेत का तू एकटीच आहे का.
आणि कस ते ते ते वेळेज तिला खूप वाट इतर वेळेस पेक्षा त्या वेळेस. म्हणजे कोणीच नाही वाटल्यावर तिला ते जास्त वाईट वाटत अस.
हा आणि असं घरामध्ये पण कस होत स्कूल मधून आल्यावर सु दिवशी एकटी पडते ना मग म ते मी बघ माझ्या बरोबर कोण असत तर मी आता खेळले नाही मी काहीत करत बसलो असती का नाही अस मग बोलून मग ते प्रत्येक गोष्टीला ती ब ते वाईट वात मग म्हणजे आपली पण मना अवस ता खराब होती त्या वेळेस की आपण चुकीचा निर्णय घेतला
हो हन ह मला तर म्हणजे असं त्रास आठवलं ना तर नको वाटतं पण मला तिचा विचार आला ना ती कसं आहे ना खूप अशी छोटीच ये
पण खूप इमोशनल असं
ई मच नाही
असं वाटत नाही नाही नको हिच्यासाठी तर खरंच पाहिजे.
होय आणि मुली खूप असतातच म्हणजे असं इमोशनली म्हणजे जस मुलं नसतात.
पण ती तिचं तिला आपण काय म्हणतो मारणे वगैरे नाही माहिती असं.
हा!
कुडं नाय?
नाही म्हणजे मुलांच जरा खूप वेगळंच पडतं. मुली नाहीत मुली लवकर बरं म्हणजे समजदार हे.
हो हो.
त्यामुळे त्यांना लवकर लगेच समज येते ना, त्याच्यामुळे त्यांचे विचार बदलतात लगेच.
हो म्हणजे खूप कमी वयात असं, खूप समजून घेतात ते.
आता आमचा माझ्या भावाचा मुलगा छोटाच आहे, आता पाच वर्षाचा आहे पण तो म्हणतो की म्हण, तं माझी बहीण
नाही असतात पण, कसं, आहे ना ते पण अं इतकसं नसतं जितकं असं सख्ख्या या भाऊ बहिणीचं असतं. तं ना तितकं ते नाती चालत नाही.
आता कधी, कधी असा विचार करते ना मी पण म्हणजे आता आपण जसं, माहेरला जातो दोन दिवस जातो सणाला वैगरे, तसं आता ती म्हणजे असं विचार येतं ना मग ती कोणाकडे येणार ती हक्
हो तेच हं हं आता हो आता एक बाजु अशी पण आहे, की त्या अजून एवढ्या दिवसांनी काय होईल कोणी बघितलं पण आ आता आपल्याला असे विचार येता की नाही आत्ता पाहिजे आता तोपर्यंत ते काय दुनिया तर किती बदललेली असणार हे.
खूप बदल आहे आपल्या वेळेस आत्ताच अशी कंडिकशन आहे तर पुढे तर
पुढे काय होणारये?
खूप अवघड होणार आहेे पुढे तर ह्यांच्या वेळेस खूपच वेगळे वे आत्ताच म्हणजे इतकं हे झालं आपल्या वेळेसची गोष्ट खूप वेगळी होती.
करते एक मिनटं एक मिनिट थांबा.
हम् ह
हां बोला
तुमचं क्वालिफिकेशन?
माझं ना हे डिग्री झाली.
हं का
हम्म ह इलेक्ट्रॉनिक्स मधून.
हां हां हां आता माझ्या प आमच्यात पण तेच चाललंय आज ते सकाळी जाता आणि सांगून गेली त्यांना ते टेक्निकल म्हणून एक सब्जेक्ट आहे ना, आता नविला.
हो हो हो असतात ना सेमी, टेक्निकल, आणि मराठी असेल ना?
हा सेमी टेक्निकल. मं ते ती टीचर मागां लागल्यात ना तिला की, टेक्निकलला घे टेक्निकल घे म्हणून.
हम् हम्!
तर मला म्हटली मंमा अगं टेक्निकल, इलेक्ट्रिक, आणि मेकॅनिकल, आहे म्हटल आपण, आपल्याला काही ते दोन घ्यायचे नाहीत आपल्याला सिव्हल घ्यायचेय ना? कशाला म्हंटली टेक्निकल घ्यायचं. पण म्हटली टीचर मला सारख्या विच ते म्हणताय दोन तीन दिवस टीचर तिच्या मागे लागल्यात की टेक्निकल हुशार आहे ना. त्याच्यामुळे टीचर मागे लागल्यात की, तू टेक्निकल ला बस.
अच्छा, आता तिचं मराठी मीडियम आहे का?
सेमी ये.
अच्छा, हा हा हा. काही नाही, नाही टेक्निकल घेतला तरी दहावी नंतर डिप्लोमा किंवा बारावी नंतर करून घ्यायचा.
हां, दहावीनंतर डिप्लोमाच घेणार आहे आम्ही. तसं अकरा बारवीला दोन वर्ष घालवायचे, त्या पेक्षा इकडे डप्लोमा तर कम्प्लीट होतय ना.
हो, दुसरं काही करायचं नसेल ना तर मग बारावीची काय गरज नाही, डायरेक्ट डप्लोमा घेतला तरी होऊन जातं मग.
तेच करणार आहे. डायरेक्ट डिप्लोमाच, करून घेणार आहे. आणि सिव्हलला, सिव्हललाच घ्यायचं म्हटलं.
अच्छा, तिला इंटरेस्ट आहे का त्याच्यामध्ये?
इंटरेस्ट आहे, पण म्हणजे सिव्हिलचं कसं होत आता म मेकॅनिकल म्हणा इले ते ह्याच्यात प जरा मुलींचं, वेगळं पडतंय ना. कसं कंपनीमध्ये, ह्याच्यामध्ये असं सिव्हीलचं म्हटलं की आप आपला डिप्लोमा जरी झाला, तरी आपल्याला एक्झाम द्यायला येतात ना
हम्म्.
हो, असं होतंय ना, म्हणून परीक्षा भाप एम. पी. एस. सी. मधून, स्पर्धा परीक्षा मधून पुढे डिग्री करायची म्हटलं तरी जर नाहीच न लागली नोकरी तर, स्वतःचं लायसन्स जरी काढू शकतोय ना आपण.
हो, हो सिव्हलमध्ये काही नाही म्हणजे भेटूनच जातात जॉब एवढे.
हा, जॉब म्हणजे आता मी होते ना इरिगेशन डिपार्टमेंटला त्याच्यामुळे मला त्याच्यात लहान भाऊ आहे म्हणजे सिव्हीलमध्ये आता खूप कमी व वयात मुली मी इरिगेशन डिपार्टमेंटला होते, जलसंपदा माहिती आहे?
हो हो हो.
हा, त्याच्यात होते मी. माझं ॲग्री
अच्.. अच्छा तुम्ही बी. एस. सी. अग्री. केलंय का?
होय, होय. मी पण म्हणजे बारावी नंतर डिप्लोमा केला ॲग्री. आणि नंतर मग डिग्रीला घेतले, त्याच्यामुळे माझं खूप वय गेले. पण कसं, देत होते मी पण एक्झाम. प पण थोडं लग्न झालं की, नाही जेवढा इंटरेस्ट राहत नाही ना अभ्यासात.
नाही.. नाही, बिलकुलच नाही. एवढा माहिती होतं मला.
म्हणतो आपण, लग्नानंतरनं हे
नाही होत. खूप असे कमी लोकं असतात की, ते करतातच. नाही तर है ना, बाकीचेच विचार डोक्यामध्ये
तेवढी मेंटॅलिटी राहत नाही ना, माइंड जेवढं लग्ना अगोदर फ्रेश असतंय
नाही तेव्हा, तेव्हा नसतं. हे म्हणजे लाईफ, खूप चेंज होतं नंतर.
ज होते, हो.
असं एकच काम असतं. अभ्यास, तेव्हा काही नसतं.
त्याच्यामुळे मी पण परत सोडून दिला, म्हटलं आता जाऊ दे. आपण नाही काय झालो, तर फक्त आपलं तिला तरी करायचं.
पण ठीक आहे. म्हणजे आता तुमचं झालंय, तुम्ही जॉब पण केलाय म्हणजे